हॅलो!
नमस्कार मॅडम!
हॅलो!
हॅलो!
हा येतोय, आवाज तुम्हाला? हॅलो!
हॅलो!
हॅलो! हा हा येतोय तुमच
हा, आवाज हो हो नमस्कार! म्हटलं.
नमस्कार नमस्कार! कशा आहात कसं चाललंय तुमच व्यवस्था?
ठीक आहे, तुम्ही?
हो, एकदम मजेत.
हा हा. का? मला केक देना? हो, मग लग्नाला गेले होते.
अच्छा! मु- मु उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांना सुट्टी असली लग्न
हो, खूप असतं लग्न कार्य
हो, ना उन- उन्हामुळे तर नुसत हैराण आपण.
हो, लग्नामध्ये खूप मेकअप वगैरे किंवा साडी वगैरे ड्रेस खूप त्रास होतो.
हो ना, एकदमच जड झाल्यासारखं वाटतं. असं वाटतं रे कुठून? उन्हाळ्यात लग्न कार्य काढलेले आहेत.
हो, खूप- खूप त्रास होतो. पण माझं लग्न आहे त्याच
हा, मग आता लग्न असलं की काय काही इलाज
ऑप्शन नसत, परत हे ड्रेस वगैरे हे चूज कराव लागत घालण्यासाठी.
हो ना., आणि कस थोडेस नवीन डिझाईन पण कळतात चला उन्हाळा आहे. लोक वेगळेवेेगळे प्रकारचे ड्रेस पण घालतात. साड्या नेसतात. नवीन फॅशन कळते आपल्याला आता इतके डिझाईन साड्या पण खूप आल्या, आपल्या इथे नाही तर आधी असे मराठी याच्यात महाष्ट्रीय मध्ये डिझायनर साड्या काही कोणी जास्त घालत नव्हते जरी च्या साड्याच घालायचे. आता एवढं नवीन फॅशन आले, किती डिझाईनर साड्या ड्रेस
हो, खूप.
तुमच्याकडे अ अ तुमच्याकडे ड्रेस वगैरे घालतात का? का साडी कंपलसरी? हॅलो!
कसे?
हॅलो! हा, येतोय आवाज? हॅलो! आवाज येतयं?
हो येतोय ना
हा, तुमचा आवाज थोडा मध्ये मध्ये ब्रेक होत होता, म्हणून मला वाटला आवाज नाही येते का? हॅलो?
हो.
हॅलो?
हॅलो?
हा, येतय आवाज, येतय. आवाज येतोय तुमचा.
हो. म्ह ति साड्यांच फॅशन चालू आहे ना?
हो.
खूप ट्रेंड झालो. इन्स्टावर तर खूप व्हायरल साडी
खूप बरोबर, तुम्हाला येते का? वेगळ्या वेगळ्या प्रकारची
हो, हो. मी ब्लाउज शिवतेय ना, स्व
अरे वा! छान, छान बर म्हणजे डिजि जाणार. ब्लाऊज वगैरेही शिवतात.
हो, हो. डिझाईन ब्लाऊज वगैरे शिवते, तर रोज कस्टमर वेगवेगळे प्रकारचे साडी वगैरे असते. ता, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या असता.
बरं, नऊवारी साडी वगैरे पण शिवता?
अच्छा. बरं. बरं. आता तर नऊवारी मध्ये पण खूप ट्रेंड झालेला आहे. किती प्रकारचे नऊवारी शिवतात!
चालेल
नव
नऊवारी मध्ये
हॅलो?
हॅलो हो, बोला. का ड्रेस मध्ये पण येत खूप ऍक्चुली फॅशन
अच्छा, मग सगळ्या प्रकारचे शिवता तुम्ही ड्रेस?
हो, हो. ड्रेस पण शिवते, आंब्रेला वगैरे.
अच्छा, घागरा घागरा ओढणी वगैरे. पण शिवता का?
घागरा वगैरे नाही शिवत. फक्त इतकेच शिवते, अंबरेला ड्रेस वगैरे किंवा मुलींचे हो. त्या मुलींचे
अच्छा.
हो.
बरं, आता खूपच नऊवारी मध्ये पण इतके प्रकार करायला येतं. कि म्हणजे, बघून बघून असं वाटतं, अरे सगळ्या प्रकारचे एक एक सॅम्पल आपल्याकडे असले पाहिजे. जरीच्या साड्या एवढ्या आहेत. तर, डिझायनर साड्या पण इतक्या निघाल्या आहेत. आणि आणि कलर्स पण इतके सुंदर सुंदर आलेत आता, कि असं वाटत, सगळ्याच घ्याव्या गं. दुकानात गेलो की, इतकं कन्फ्युजन होतं की, कोणती घ्यावी कोणती राहू द्यावी, काही कळत, लक्षातच येत नाही, कळतच नाही काय करावं सगळ्या साड्या घ्यावश्या वाटतात.
साडी एक ठरलेली असते. पण माणूस दुसर चॉईस करतो खूप कन्फ्युज होतं. मग ती ट्रेंड खूप आहे ना खूप
तेच इतकं कलर आलेय आम्ही आता लग्नाला गेलो होतो. इतके प्रकारचे ड्रेस इतके प्रकारच्या साड्या सगळ्यांच्या साड्या बघून. अ म्हणजे असं वाटायला लागलं अरे किती भारी भारी
हो खूप छान छान ना असतं.
त्यांचे प्राईस पण तसेच असतात. रेट तसेच असतात ना म्हणा हा पण आता स्वस्त याच्यात पण भरपूर रेंज आलेली खूप सारे आलेले आहे. म्हणजे आपल्याला तेलं असं पण असतात.
सध्या इन्स्टामुळे आहे का खूप फॅशन फॅशन वाढली इन्स्टामुळे जस इन्स्टाला व्हायरल होईल तस आता पाहिजे मार्केट मध्ये अस झालेलं आहे आणि खूप आता लोक गरीब असो किंवा कुठं पण असो व्यक्ती लेडीज म्हटल्यावर तिला चॉईस काय कपड्यांमध्ये खूप कपडे हवे असत.
ते तर आहेच पण आता त्याच्यामुळे कस नवीन नवीन कळायला लागलं इन्स्टामुळे सोशल नेटवर्किंगमुळे इतकं बाहेरच जग पण कळायला लागलंय ना त्याच्यामुळे आधी नाही तर इतं सीमित होतं की नाही आपल्याला असं एवढंच घालायचंय या प्रकारचच घालायचंय गोलगळा चौको णी गळा आधी हेच चालायचं आता एवढे डिझाईन आलेत इन्स्टा त्यामुळे आणि अजून नवीन डिझाईन कळतात. आणि मुलींना तर असतच कि नवीन नवीन स्टॉक प्राजिंग वन पीस पाहिजे, हाफ पाहिजे खूपच निघालंय.
ते तर चालंयच आहे. मार्केटमध्ये पण तुम्हाला सांगते ब्लाउज वगैरे आपण शिव तो का साड्यांवरती त्याच्यात पण खूप प्रकार निघले खूप फॅशन आहे आता कस्टमर च कस मला हे पाहिजे मला ती माहिती पाहिजे मला हे फॅशन पाहिजे हे हो अस म्हणजे कोणी फुगलेल फुगलेली बाही घालत किंवा बटर फ्लॉय घालत कोणी बाहीच डिझाईन असते बघा ते. ते चौकानी चौकांन ची ते फॅशन चालू सध्या खूप कस्टमरस आहे. हो, परत तर नेटवर्क नेटबोर्डचं पण ब्लाऊजची फॅशन चालू आहे.
अच्छा, बरं आता सध्या ट्रेंड शॉर्ट बाह्यांच का लॉग बाह्याच
शॉर्ट बाह्यच जास्त आणि लाँग पण शिवतात फॅशन पूर्वी कस लाँग बाह्याच होत. पण मध्ये काळ घायला होता. तर नको ही फॅशन खूप वॉड वाटते. खूपच ऑड वाटतय पण मग आता फॅशन करायला पण नाही राहिलं पण मग जे पूर्वी घालत फॅशन चालू होती. फुलबाई वगैरे फुगाबाई, फिश भाई ते परत रिफीट
अ तेच ना जुनं परत आलाय आणि नवीन नवीन नावाने येतात त्याच्यामुळे ट्रेंडिंग झालंय आता
हो हो
आम आम्ही सुद्धा कॉलेज मध्ये होतो तेव्हा असं बेल बॉटम घालायचो आता हेच परत पलाजो म्हणून आलय चुडीदार चुडीदार घालायचो मग मध्ये त्याच ट्रेंड गेला आणि मग परत मध्ये आलं होतं चुडीदार शॉट शॉर्ट कुर्ती घालायचो नंतर नंतर हे शॉर्ट कुर्ती काय घालतात एवढ्या मोठ्या मुली तुम्ही शॉर्ट कुर्ती घालताात आता परत ते शॉर्ट कुर्तींचा फॅशन आलाय.
हो शॉर्ट कुर्ती आली पर जीन्स मध्ये किती प्रकार आले हो. खूप फॅशन वाढले जीन्सच पण लही प्रकार वाढले. पहिले कस एकच जीन्स चालायचं आणि आता गेला गे कळत पण नाही इतका गल् झालं अव्लेबल मार्केटमध्येध्ये
खूप ते नवीन नवीन ते फाटलेल्या जीन्स काय प्रकार असतो त्याला पण ट्रेंड म्हणून घालतात मुली आजकाल ह् तेच ना. आता आता म्हणजे मी मध्ये बघित इनस्टावर पण जीन्सच्या कापडमध्ये सुद्धा आता कुर्तीज खूप छान छान आलेत.
हो कुर्ती आले ना जीन्सच्या कापडमध् येध्ये पण
मध्ये बंद झालं होत आधी खूप वर्षांपूर्वी होत होती ती ट्रेन आता परत आली ती ट्रेन.
तुम्ही एक फॅशनचा ड्रेस बघितल होत का आपले पोते अस.
हम्म हो.
चाय एका मुली काय केलं त्या पोतांचा खूप छान अंब्रेला ड्रेस शिवाला डिझाईन वगैरे खूप अप्रतिम डिझाईन काढली आणि आ फायनली काय झालं इनस्टावरच बघितलं होतं मी म्हणे पूर्वी लोक हे करायचे ब पोते वग वगैरे लावून असं पावसात वगैरे जायचे त्याच्यातन झाकायचे आणि आता हा आणि आता फॅशन काय निघाल्या हल्ली गा. आ मुली ड्रेस फॅशन ड्रेस. सकरतय बघ कलर त्याच्यावर डिझायनर पेंटिंग वगैरे काढून हे अस खूप छान ड्रेस शिवून व्हायरल केला बघ अस त्याला पण प्रतिसाद खूप भेट होय का?
बरं.
हो हो हो.
वा वा चांगलंय चांगलंय चला बोलूयात परत आपण थँक यू बाय.
बाय बाय.